ह
हॅलो
हॅलो
हा बोला अजून वेला काय
हो येवुन रायला आवाज
हा लागलं तुमचा कॉल ना
हो लागला आता ते माय पोरगी आली तिकडची होत्नी तिन केलं ब काय काय केलं तो मग आता
हा ओके होवना आमच्या तर लागूनच पेहल आज दुपारी दोन वाजतापसून लाव राहिलो पण ला गुनत राहिले नाही आमचे हा नाही जेवण राहिले हा तुमचे लागले का आतापर्यंत
हा नाही ना लागलेच नाही म दू सकाळ पासून बंदचत मला मोबाईल आता माझ पुत तिनेबला आलो तन केलवेे बरोबर काय केलतो
हा ना हो ना ना
हा
मी बऱ्याच वेळेची ट्राय करू राहिली बरं पण लागून नाहीेत राहिले दोन वाजतापासून दुपारी
हो काय हो ना नाही मी आज लावलेच तरी मग मी आज दुपारी आतापासून सकाळपासून
हा हाव काय?
झालं तुमचे जेवणं झाले?
. आता हे वय लोक तसच आहे आता.
हाव राहिलं स्वयंपाक. हाव काय हो चालूच राहते म्हणा ते.
हम्म ते हे सांग बाई
मागं ही आलं होतं एक याच्या एक महिना आधी तुम्ही केलता का मग ते?
नाही केलंच नाही मी ते.
हे असंच होतं ते कॉलवर बोलायचं अ नाही मी प नाही मी पण नाही केला माझं झालचं नाही हा आमच्या केला नव्हतं त्याच्यामुळे झालस
हा हो ना हो ना हम्म.
कसाची केली भाजी?
भाजी काय
हम्म.
वडेची सकाळची भाजी होती कारल्याचीे हो ना मग आता वे भाजी केली हा हा भाजीचा विचार पड दररोज काय करा काय
हाव रोजचा तसच आहे सकाळी तरी होऊन जाते पण संध्याकाळचा विचारच पडते
हो संध्याकाळी स्वयंपाकच जीवा रेती करनं काही संध्याकाळी जेवाय नाही वाट
हा ना हम्म हम्म.
हम्म. आता काय सकाळच्या पोळ्या होते काही आता मग थोड्यासा पोळ्या टाकतो. हम्म हा. तुमचे झाले काम सर्व आता.
नाही राहिले आमचे देवीस झाले तेवीस झाले.
आणि ते पेमेंट आलं ना?
अ तुम्हाला आले का किती आले?
हो किती आलेच आपले . एकसठ आले एकसठ रुपये.
हाव काय?
हा अजून आता ते हे झाले का नाही कि पाचशे अजून ते आहेत नाही . ते एक अजून हम्म.
आपला पण केलाच हो. आम्हाला नाही आले आम्ही मी मी आज करून पाहिलं दोन रुपये आले मला. हा येतील ना एकसष्ट रुपये आले त्यांना. हा हा.
त्याच्यावर किप कर लागते.
हाव काय हाव ना केलं ना केलं मी ते हे टाकलं अकाउंट नंबर वगैरे सगळं ते केला पंदरा सौ रुपये आले अजून यायचे बाकी आहेत.
हाव का हा हा हा ना.
ते मागच्या याचे आलते मला दोन हजार रुपये आता नाय
हाव दोन हजार आले मागचे वेळचे हम्म. आता वाटते बी आता कॉल झाल्यावर झा
हाव ना आता पूर्ण झाले कॉल झाल्यानंतर बघू आता.
हा तेवीस झाले का काल तुमचे?
आ हा तेवीच झाली माझी आता काही बायांना आलं म्हणतात ना आमच्या गावात आले काही बायांना
हो आलं ना दोन हजार रुपये आले वाटतं तुमच्या गावातल्या
हो हो पूर्ण पूर्ण झाल्यावर येते वाटते.
हो हो पूर्ण झाल्यावर येते ते.
हम्म.
हम्.
तुम्ही वैभवदादाची आईे आहे ना?
हो हो वैभव दादाची हा
हाव काय हा ना ह ना हिवर खेळले गेलतो तर गेलतो आम्ही त्याच्या लॅब वर.
हो का.
हा हाव.
ते काय
अ हा. म हा हे माझं ते डिलेवर्हीच्या वेळेस हे चालू
हो हो सांगत होता ना वैभव.
हा हाव.
हम्, वैभव म्हणे आतेम
हा. ते आता ते सोनोग्राफी चे रिपोर्ट सांगतातच ना कढायला ते डॉक्टर दोन तीन वेळा चेक करायला लावतात ब्लड, हम दोन तीन वेळा गेल तो मग.
हो ना, हो ना,
हम्म.
हा.
चांगलं चालते पण तेच ह
हो हो चांगलं चालते तेडखस तर मुल घेती काही दिवस
हा, हा, हाव ना.
हा, ते म्हसाळा ची मुलगी होती ना. काय दिवस, हा ते गायत्री
हो काय.
ते शिकण्यासाठीच आली होती ती.
हा ना, हा ना, प्रॅक्टिस साठी आली असेल.
हा प्रॅक्टिस साठी आली होती ती.
हम्म.
हम्म. हम्म जेवण झाले आहे ना?
नाही जेवणं राहिली आमचे.
राहिले का.
हो.
हाव काय.
हम्म.
हम्म हम
सांगा आणखी काही नवीन पदार्थ सांगा एखादा.
गोपाळ झाला का जेवण?
नाही जेवण सर्वांचेच राहिले आहे आमचे.
जाव का ह ह हम् पोरगा झपला का.
नाही तो खेळून राहिला झोपलाच नाही लवकर झोपत नाही अकरा बारा वाजता झोपायला
हो रात्री खेळत तो बर
हा रात्री जागतातच लेकर.
तू नाताय तसे ख ना रात्री बारा बारा एक एक वाजे लोक मस्त खेळतात.
हाऊ काय.
हो ते दुकान तर बंद करून रा येतात. हा.
दुपारी झोप घेतली की रात्री अजिबात झोपतच नाही साडे
नाही ह ना ह.
हम्म.
हम्म.
तुम्ही सोनलाला राहताय ना.
हो सौन्या रेस या ना एखाद्या वेळेस गोपाल गोपाल सुकत.
हा येऊ नालं की.
ह एकंद्या वेळेस.
हो.
राधा ताई काय करून राहिले ओ?
काही नाही इथंच आहे त आई हे सामान आवरून रालंय.
हो काय हो हो हो ना हम्म. गेलते का मग आज वारीले.
हम्म हो नाही पाऊसच चालू होता.
हो तेव्हाच.
आई नाही गेले ते गेल ते कोणाची गाडी होती तर आई नाही
हा का हा त्या मह यात पाहिज म्हणत मी हा पाऊस चालू आहे म्हणून.
हो सकाळपसून पाऊसच चालू होता आता दोन तीन वाजता कमी झालं.
हो काय हो ना हो ह्
आता तुमचं झाल्यावर आई बोलतील मग तुमच्यासोबत.
की स्वयंपाक करता तुम्ही?
हा होय ना.
हॅलो.
स्वयंपाक झालाय ना.
आवाज येऊ नाही रहिला हॅलो.
जेवणाला दररोज बसर होते का तुम्हाले?
हा आमचा रोजचाच असते टाईम दहा साडे दहा अकरा वाजतातच.
अ काय होती उशीरा. आता तो जरा सगळी हम ते पोरगा ठेवला आता म्हणून तो. हम् इथे लवकर जा कोळसा.
हाव काय.
हम् आता पोळ्यार आल्या टाकायच्या आजून.
हा ना ना.
आ तुम्हालाच्या पोराच्या नाही उशीर होत शील नाता याच जण. हम्म.
आणि तो जेवण करत नाही ना मग त्याला घेऊन बसाय लागते चारय लागते
हो चारा लागत तशी आहे.
आता मस्त शेती आहे ना तो पडते असा.
त्याल जेवणाची सवय लावली.
हा.
हा तर हातच नाही एक दीड तास त्याच्या मागच जाते सहज.
हा.
हम्म.
आता जेवतच नाही ते आजकाल पुरं बी.
तेरी मोबाईल पाहिजे मोबाईलची सवय लावली का?
नाही मोबाईल ची सवय नाही लावली आम्ही. नाही नाही मोबाईल घेबाल नाही पाहिजे नाही.
हम् नाही तर मोबाईलच पाहिजे आता पोराहिले.
हा ना. आमचा कॉल उचलता का म आता. हॅलो. हॅलो.
हा.
थोडासा टाईम राहिला. हम्म हॅलो काकू.
हा हा बोल ना.
हा मग मी करू का इकडून कॉल?
थांब ना दोन तीन मिनिटं राहिला ना.
अच्छा हा ना तुमचा झाला. नक्कीच ना मग इकडून करीन मी.
तो म्हणे
बरं पोळ्या टाकता टाकता बोला ना आईच बोलतात तुमच्यासोबत. हा.
ठेव दोन तीन पोळ्या टाकू दे मले.
हा.
आणून ठेवले का?